हॅलो हॅलो
हा काय करालियास निकीता?
काय नाही बघ तू काय करलियास साशिकला?
काय नाही बाई स्वयंपाक करालोय बघ‌.
हा हा आवरलं.
हा आवरल बघ ऍडमिशनच बघितलीस काय? हा कुठं कुठं गेलीस?
मी व्हंय डिकेटीला घेणार आहे गं
हा हा आणि ते कोल्हापूरच काय झालं?
ते के. आय. टीच ते हे झालं गं आमचा पप्पा घरात म्हणजे घरातली नको म्हणाल्यात लांब तिकडं लय लांब हुतय गं म्हनताना
हा काय होतंय मग? पोरी कोण हयता काय तिकडं?
हाय ती माझी एक मैत्रीण आहे रोमा म्हणून ती हाय खरं पप्पा नाही म्हल्यात गं
हा हा बघुया घे मग इथंच इचलकरंजीला बघ मनस
होय चालतेय तू कुठ ऍडमिशन घेणार आहेस
मी व्हयं मी एमबीए ला घेणार आहे.
कुठं सांग
आता डि. के. टीलाच बघायचं तुझ्यासोबत.
हा हा चालतय.
होय घरातल्याना विचारतो.
हा हा तुझं काय बाबा पैसावान हाय बाई घालल की इथ ऍडमिशन.
होय तसं कुठलं आलंय कष्टाच पैसे आहेत विचार करून घालाय पाहिजे.
होय होय ते बीन हाय सोड खरं.
बस तेन आहेत काय गं तुला जायाला तिकडं?
ती कॉलेजची बस आहे ते काय तरच सेमिस्टर वाईज असतय वाटत तीन हजार सहाशे काय तर हाय
हा हा एवढं पैशे?
होय तीन किती महिन्याच आहे नाही तर माझं काय इथल्या इथं आहे जवळ बसन जाऊ शकतोय सोड मी
हा हा बघायचं कोल्हापूरला घातलो घालतो म्हटलं तर कोल्हापूरला जाणार नाही तर मग हीथ इचलकरंजी ला बघणार गं.
अस करनार व्हय बर बर
हम्म चालतंय घे तुझं स्वयंपाक?
स्वयंपाक मम्मी वहिणी कराल्यात
हा हा पहिला पहिलं कुठे गेलतीस गं कॉलेजला?
के. आय. टीला कोल्हापूरला गेलतो गं.
हा हा.
हम्म!
तिकडं बस आहेत म्हण.
तिकड बस नाही. ते सांगितलं सांगतो झंझट सांगितलो नाय व्हय तुला तसं आहेय म्हणून.
हा हा तिथनं पण लांब आहे वाटतं बस स्टँडपासन.
ए स्टँड पासून लय लांब स्टँडला इथंन जायचं. इचरकरंजीच्या स्टँडला न मग, कोल्हापूरची बस पकडायचं, कोल्हापूरची बस तिथऽ स्टँडवर जायचं, तिथं केएमटी पकडयचं, मग केमटीऽ किंवा मयूर पेट्रोलियम हाय तिथं जायचं.
अ वाबाबाऽ
तिथनं मग, आणि कॉलेज इथनं पाणी पुरवठा डबल हुईल एवढं तिथन आणि हाय. तिथनं चालत जायचं,, हा पाणी पुुरवठा एवढा असेल बघ.
आता एक चालेल ग,, नंतर पावसाळ्यातलंय हाल होणार.
वय,, फी कॉलेजची, कॉलेजचीऽ फी कमी आहे काय, खरं हे बाकीचच झंझट लय हाय बाई.
त्यापेक्षा इचल कारण जी बर की बाई, तेच हॉस्टेलचऽ पैसे इथ देऊन येऊन चालतय की बाई. हॉस्टेल च पैसे हीथ घाला घातलय म्हणायचं ग, आणि गप बसायचं. हम्,, कॉलेज चांगला आहे काय?
वय,, ह्या,, काय म्हणलीस?
कॉलेजऽ
कॉलेज हा इथलं हाय चांगलं. तर माझं चुलत भाऊ आहे गं बोल्या दा तो पण म्हणालता दादाला आमच्या इथंच जाऊ दे म्हणून डीकेटीलाच घेऊ दे.
बरं घे बाई तुमच्यात काय आणायला जायला कोण पण जवळ्याजवळ चालतंय गं.
होय आमंच पप्पा तरं लगेच येत्यात व्हय.
अग त्यांच माळवं तेन अस तुमच मग काय करायचं त्यांनी पण शेतात. काम करणार काय तुला आणायचं न्यायचं करणार वेळेवर असायला पाहिजे की नाही. घरात.
होय ते बी आहे सोडं.
हम्म! तुमच स्टँड पण लई जवळ. तरी एक एक किलोमीटर आहे काय. नाही ह तुमच्या घरापसून ते टाकोड्यातलं स्टँड.
एक असेल की एक किलोमीटर.
हां हां.
मग दहा मिनट लागत्यात. गं दहा मिनिटं लागतात बघ.
ह पहिला एसी ला होतीस नव्ह गं.
मगं होय एसी होतो पहिला.
ते बी भरपूर चालायला लागत असेल की तुला.
मग बाई म्हणताना तर बारीक झालतं बाई आता आणि झालं ठुमठुमीत.
होय बाई खाऊन पिऊन राहा बाई.
होय होय बाई तर. हम्म! तू पण हे टास्क करतीस व्हय.
वय करतोय बाई तू पण कराल्यास व्हय
मी पण करालोय. किती पैसे आल तुला?
जम झाालातमी काय बघियल नाय बाई. तरी पण एक दोनशे तर आले असतील.
दोनशे रुपये वाळूनच की बाई मगं.
होय पहिलं तर आणि पाच पाचशे आल्यात की गं.
हा हा.
ह मला पहि खरंच वाटायच नाही होय पाशी आल्यावर मग तोंडाला पाणी सुट लं मा आणि पुढं करत गेलो.
हा हा मी पणसत केलं पहिला केेलो काय आणि हे. झालं बंद करया म्हणलं किती फोन करायचं काय पैसे येना काय नाही. मग आज अनेक त्या मैत्रिंनीला फोन केलो होती म्हणजे अगं बघ चेक तर कर म्हणाली पैसे यालात काय. आणि कर की म्हणजे आता घरात बसून काय काम आहे तुला.
होय की त्यामुळे बॅलन्सचे पैसे तर निघतात गं.
हा फोन तर करायचाय म्हणजे फक्त आता कुठं तुला. उन्हात आणि ओझं काम द्यायलात म्हण एवढंस करायला व्हायलंय तुला.
अह अग तेवढं बॅलन्स पैसे निघलं माझं.
हा ती म्हणली चेक तर कर म्हणजे पैसे याेतात काय जे कळ तुझं काय य म्हणली बघ तर की किती आल्यात ते. मगं बघितलं तर दोन मग बघितलं दोन हप्ता अंत एक ऐंशी आणि एक एकशे सत ऐंशी रुपये आणि एक सत्तेचाळी रुपये.
ह हा मला पहिला पहिल्या लय भीती वाटायची बाई बोलायला.
का?
अ ते हेच की या कसं बोलायचं काय बोलायचं. आ तस काय नसते म्हटली माहित माझी हम्म.
काय काय नाही एक टफी का आमची कुत्री कशी फकायला बघती.
हम् अगं मग पप्प सांगा भाजी बीजी काढाय जातेस का नाही.
जातो की आता नाही आधीच असतो.
अभ्यास तेण कवा करतेस आणि पप्पाची मदत कवा करतेस ग.
आधी करत होतो ग आता नाही.
हां हां भारी वही तुमचं शेती्यन हा.
होय तर राहावा लागतंय तिथं.
होय कष्ट करायला लाग लागतेय का कष्टाशिवाय कुठला आलोय.
होय तुमचं शेत नाही.
आमचं नाही ग.
अगो बाई तापच कि गव आहे तुमचं.
होय काय करायचं.
अससं काय.
आम्हाला पण मस् आवडत. ते भाजी तेन करायला तुमच्या पप्पांच्या सारखं रानात जायला पेंड्या बांधायला मला आपण ल आवडतय तर आमचं शेतच नाही ना कुठ तर तस. आमच अंगण पण नाही साध कोंड्या ठेवायला अंगण पण नाही आमच
काय सांगतेस.
होय भाई.
आमचं नाही भर भी आमचं अंगण भरले बा
होय फोटो दिसतय की फोटो दिसतय की किती छान घर आहे तुमचं.
म अब्बाई.
होय मस्तच आहे नशशीबच भाई तुझं.
ललग.
दाराचं लग्न झालं म्हण आम्हाला बोलली नाही.
वय झालं की लग्न तुला कशाला बलायला पाहिजे.
ह बोोलवायच के का बाई ते नामला बोललावाय न को
बोलवलेल कोण आल्या नाही पा म्हणता ना ब तुला बोलवलेलं की गाडी नाहीत.
हा हो फोन तर केलंस काय साजं
शशिकराने होतू हा हा नाही तुला केलं नाही विसरल
तुम् तुमच्या तुमच्या आठ मैत्रणी तेवढं सांगितल्यास मला विसरल्यास
ह असं ते गे आता मलाला सांगतो कि ए
बघत बसल तर कशाला कॉल येतय तुझा-
अ माझ्याला सांगत घ बाई
हम्म तुझ्या लग्नात काय कुत्रे सांगायला पाहिजेच की
अगं भाई क पुत्र म्हणणाल्याचोय ग
हम
अगं हे रे काढूतय ग वर
य सॉरी सॉरी सॉरी मिसाच मला गेलो का
हम हा म इत्री नाहीस माजेऊन
ह
हम्म चाल चाललय का नाही अ्यास नाही म नि म्हण काय
एल पुस्तक ज इतार नव
कशाला नाही नोट्स नोट्स असत तर आता ग आता पुस्तक नाही अकरा तेरावी चौदावी पंधरावी नोटच की
होय आमचं बी तसच होतं सोड काय बाई खंटा येतोय अभ्यास करायला.
हम्म हम्म
काय लिहून लिहूनच भास होतेय बाई
हम्म
आणि कस ते बारक्या मुलांच्या सारखं पहिला सुट्ट्या कावाय बघ तुमही पहिला कॅलंडर
वय
हो वे बारक्या पोळसने आमच्यात नावं ठेव त्या तर आता मला नावं ठेवाय लाग का बघल तर सुट्ट्यात बघत बसतेस.
हा हा हा हा
ह हम ह
अगं ह्या ह्या एकका नऊशे नऊश रुपये आल्यात बाई असं बोलून बोलून पस्तीस कॉल कराय पाहिजे बघ.
आबा बा बाबा बाबा..
ह आणि कस आहे त्यात बोलाय पाहिजें बोललं तरच तिथे क्सेप्ट होतेय ना तर रिजेक्ट होतय
असा आहे काय पण बोला खरं बोला
काय पण बोलायचं खरं बोलायचं नुसतंच मग मला येतंयच की नुसतं फोन ठेऊून हे करायला
होय काय फोन लावायचं आणि ठेवायचं कोण विचारते मग तेच की माणूस
हा धरती वर र आहे काड होते न म्हणता न
मान बोलेले र काढोया लाग रसक र हम्
नाहीतर मग एकेक एकेकां तसं बी केल्यात की नुसर फोन चालू ठेवल्या
म ते पैशा यालय तस.
का एकण आल्यात म्हला पई.
ह तस कुठलं आलंय ग बोलल्यावरच होऊणार क मग सगळी तसं केले असते का
हा
असं पण आहेत की.
होय नऊ मिनिटं झाल्यात एक दहा मिनिटं तर बोलायचंय ग.
हा हा मग हे निकितन कराला होता काय ग.
नाही
करल कणी खुळी
हम्म
तेवढंच त्यांच्या तीन बहिणी आहेत त्यांचे पैसे तर निघतील नई
अगं सांगायलोय नव्ह मी भी करत नव्हतो म्हणून ती मैत्रीण माझी म्हणली
होय असं एकमेकाला सांगायचं ग एका नका सांगल्याशिवाय कुठलं आलंय
कुठल्या आता कोणा कोणाला फोन करत नाही बघ बाई मी मला सांग मला कोण केलं तर बोलतो नाही आ सोडून देतो.
होय आता कॉलेज चाल झा आणि हुच्यात गे मैत्री त आता जुन्यात जात नाही जुन्या सुध्या आता कोण एांद भिसली तर भ हम.
कुठे काय उघंच कुणाला डिस्टर्ब करायचं प्रत्येकाची आपापली कामं आहेत.
होय की आणि मग ते कॉलेज चालू यायच्या आधी बोलावलीस का नाही घरला.
बोलले लो
बर एक्झामच्या वेळेला आधी
बोलवलेलो की बाई.
अ म्हणाल ती निकिता मला बोलवणार आहे म्हणून
कोण म्हणाल तू
हे डिंपल तेन का
हम् बोलवलेलं भाई झालं बघ माझं बोलवायचं काम केलतो त्या आल्या अत्र उ्या
हो आणि कसं असतंय पेपरच्या आधीच आल्या तर आल्या ग
हम्म
ते नंतरच होते आता कोण एकीमेकीला फोन पण करत नाहीत
तसच असतय
आता उगंच एका एकी ही कोण रोमाला घेऊन गेलतीस नव्ह
होय.
आता तीज आणि तुझं कसं आता ती तुझ्या कुठल्या कॉलेजला तू घेतती ती कुठल्या कॉलेजला घेत्या कुणास ठाऊक
होय ते काय मी असंच फिरायचं पण होतंय म्हणून गेलतो घरापासून मी कंटाळ आलता ग
हा हा
म्हणताना जरा चेंज होतय म्हणून पण जाऊन आलो विचारायं पण होतय म्हणून जाऊन आलो
होय तुमच मम्मी पप्पा पण भारी आहेत की ग पाठवत्यात
व्हय पाठवलीत पाठवत्यात सोड तसं काय नई
मग काय दिवसभर तिथंच असशील
व्हय गेलतो बघ व्हय गेलतो किती दहाला कायतरी गेलतो साडेदहाला गेलतो वाटत इथन न नाही हा हा दहा वाजता गेलतो बघ
हां
आलो किती आठ वाजलं की बाई घरला यायला त्यात बस चुकली माझी.
त्या
बस चुकली आहे मैत्रिणीच काका आलं सोडायला
काय करायचं त्यांना ताप तुझ्यामुळं
होय काय करायचं मग
हम्.
हे काय तर कमीत कमी दहा मिनिटं बोलायचं हाय वाटत एक्स्ट्रा बोललं तर पण चालतय एक अकरा मिनिटं बोलायचं आणि ठेवायचं ग त्यात कसं होतंय आता आपण बोलल की एवढं काय थोडंच रेकॉर्ड होतय त्यात जेवढं रेकॉर्ड होईल तेवढं होईल तेवढं सेकंड पडतय ते
हा हा मग एक त सेकंद इकडं तिकडं झाला तर मग ते पैसे नसेल.
हाय हिच्यातथांब बघ या कपाटात आहे बघ. ए हय बॉक्स आहे मग भेटराचा बघग भाऊ माझा
हा हा काय वेटर ना काय कराव लागला भाऊ तुझा
ते चिटकवा लागलाय ग हे.